तर
हा नमस्कार हॅलो आवाज येतोय
हा येतोय की,
हा.. काय करताय?
काय बसलोय हा हा हमं बराय सगळे
हो तुम्ही बर आहात का
होय बरं आहे बघा परवा फिरायला गेलता काय नाही कुठं?
नाही अजून गेलो
हा
पाऊस होता, पाऊस होता त्यामुळे नाही गेलो.
हा हा हम हम्
आहे तुमचा?
चहा झाला गी तुमचा?
हो बनवला ना.
हा हा हा हा मग घरातले बर आहेत काय?
हो कसा चा पता तुम्ही मसाल्याचा चहा पिता गुळाचा व च मसाला मसाला टाकून करता की चहा पावडर.
नाही मसाला टाकून
मसाला कोणता टाकता.
काय आपलं वेलदुड हे. हेच हेच मसाला टाकलतो. तुम्ही कसं बनवता?
आम्ही सुंट वेलदोडे दालचीन लवंग. हे सगळे जे मसाल्याचे पदार्थ असतात की ना आपले स्टारफूल, दगडफूल हे सगळे मिक्सरला बारीक करतो भाजून
हा.
त्याच्यात थोडा थोडा मसाला मग र हो आम्ही थोडी थोडी पावडर टाकतो.
थोडे थोडे चांगलं होत क नाही.
हो छान लागतो आणि औषधी असत ना ते आपल्यासाठीठी आणि पावडरीमध्ये कस कफ. पावडरी म कस.
हॅलो.
कॅफिन त्यामु चहा कॅफेनमुळे मला जास्त ना भता किंवा हर्बल टी ग्रीन टी असस पीवा म
तेचावय
हो.
खराय.
किंवा अ फ्रेश घेतो. फ्रेश गेलं घेतलं म्हणजे कसं. एनर्जी मिळते ना दिवसभर काम करण्यासाठी म्हणून सकाळी सकाळी येतो.
ह हां खयगल तग नाही बट.
नाही जायचा प्लॅन होता. हम्. आजकाल बघताय ना तुम्ही रस्त्याला ऍक्सिडेंट वगैरे किती व्हाय लागली.
हम्म होय वाहनामुं गर्दी ट्रॅफिक असत ना जायचं कधी तर
जायचं ना आता दिवाळीमध्ये प्लॅन आहे आमचा जाण्याचा
हह कुठे जाणारला
वॉटर पार्कला जाण्याचं आमचं ठरलं होतं उन्हाळ्यामध्ये पण तो प्लॅन आमचा फ्लॉप झाला ना. वर्कउट झाला नाही तो प्लन जर तो प्लन व असत तर मग आम्ही एन्ॉय केलं असतं.
ह कशामु हे झाला फेल झाला.
आज जायचं उद्या जायचं असं करत करत पुढं गेलं ना ते
हा हा हा हाजोला व
एक म्हणतोय वॉटर पार्कला नको दुसरा म्हणतोय देवाला जाऊया तिसरं म्हणतय आपण वॉटर पार्क जाऊया एक म्हणते गणपतीपुळ्याला जाऊया एक म्हणते कोकणात जाऊया
कोकणात बाारी असते बघायला आता
कोकणात हो पावसाळ्यात चांगलं असतं पण कोकणात कसं आहे मासे खाणाऱ्यांचीच मजा आहे ना तिथं कोकणात जायला
होय मासा तर आपल्याला पण खात नाही नॉनव्हेज जास्त कोकणणा साईडला त्या साईडला जेव मास ज भात मास
इकडची माणसं काय करतात कोकणात भात मासे खाण्यासाठी तर जातात
हम्म ी फिरायला भारायचथ कोकणात करून
हो फिरण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत
हा हा हा हा मग जेवण जेवण कधी बनवता आता
जेवण बनवायचं आता
काय बनवणार आहे.
सुरू आहे बनवायचं भाजीचे जे सांडगे असतात की नाही. सांडगाच घ्यायच भाजी बनवतीये भात बनवायचा
सार ल गेच बा जवे कस बनवतात होत ते वय भार लागते छान लागते
हो
कसं बनवतात ते
आणि तुरीची डाळ घालून बनवतो तुरीची डाळ पहिल्यांदा भिज घालायची भिजल्यानंतर अ हे करायचं त्याच्यामध्ये कांदा चिरायचा भरपूर कांदा घालायचा
हां
तर ते सांडगे आहेत ते सांडगे पूर्ण भाजून घ्यायचे
हा
भाजल्यानंतर त्याला थोडं तेल सोडायचं आणि मग भाजून घ्यायचं
हां
भाजल्यानंतर मग ते थोडं चुकून घ्यायचं मोठ मोठ
हा
आणि दुखून घेतल्यानंतर मग आपण तेलात कांदा जिरं मोहरी कडीपत्ता लसूण आलं पेस्ट आलं टाकायचं आणि ते छान परपूर घ्यायचा लालसर कांदा झाला कि टोमॅटो हवे असेल तर तुम्ही टोमॅटो घालू शकता
हा हा हा हा
हे सगळं घालायचं हिंग तेवढं टाकायचा
त्या तुरूच्या डाईच्या बद्दल दुसरं कुठले कालू शकत नाही आपण
हो मुगाचे घालू शकता किंवा शेंगदाण्याचं कूट घालू शकता तुम्ही
हा हा हा खरं चव येणार नाही एवढी ना मगावा आणि
डाळीसारखी चव बन देणार नाही ना ते आपल्याला
हा हा
डाळीची चव प्लस शेंडग्याची चव छान लागते
ते कायचच हा ते काय चपाती संकट खायला असणार सांड
भाकरी बरोबर खूप छान लागतात भाकरी बरोबर खायची कधीही मस्त लागत
हा
कच्चा कांदा
आणि काय बनवताय तुम्ही स्पेशल
स्पेशल वेगवेगळे पदार्थ असतात आमच्यात मेनू आठवड्यातून एकदा इडली सांबर एकदा डोसे मेदू वडा त्यानंतर वडा सांबर असत त्यानंतर आमच्यात मिसळ पाव बनवतो सँडविच बनवतो वेगवेगळे इ्ग्रेडियंट वेगवेगळे पदार्थ वापरतो खायला जस, जस, खाऊ वाटेल तसं उठायचं आणि बनवायचं.
डोसा कसं बनवतात.
डोसा तांदूळ आणि, चार वाटी जर तुम्ही तांदूळ घेतला तर एक वाटी उडदाची डाळ. दीड वाटी घ्यायची.
हा.
ते, भिजयला घालायचे चार पाच तास भिजून द्यायचं छान, नंतर
हां.
बारीक करायचं, एकदम. बारीक असं आणि त्याच्यामध्ये मग बारीक करताना अ, थोडे पोहे घालायचे.
पोह्यानं काय होतंय, ते खुशखुशीत पणा येतोय काय.
खुसखुशीत पणा, टेक्स्चर छान येतं त्याला.
हम.
त्यानंतर मेथीचे दाणे भिजवायचे, आणि ते मि आणि पण त्याच्यामध्ये बारीक करून मिक्सअप करायची
हां
त्यानंतर थोडी साखर टाकायची मीठ टाकायचं
हा
आणि पहिल्या एक दोन तीन सुरुवातीला काय करायचं तेल लावून घ्यायचं पूर्ण त्या डोश्याच्या ह्याला तव्याला सगळीकडून तेल लावून घ्यायचं आणि मग त्याच्यावरती ते डोश्याचं पिठ पसरवून द्यायचं. आणि थोडे, थोडं, दोन चार अ डोसे झालेत. तवा तेलकट झाला कि पाणी शिंपडायचं त्याच्यावरती.
हा.
त्या तव्यावरती, आणि पाणी शिपडून मग हे करायचं त्याच्यावर, ते डोश्याचं पीठ सोडायचं आणि वरून तेल सोडायचं.
डोश्यात आणि आपल्या आंबोळीत काय फरक असतो.
आंबोळी पण तशाच पद्धतीमध्ये करतात फक्त जरा जाड असते, आंबोळी मऊ मध्ये असते. ते, आणि डोसा जो, ते एकदम कुरकुरीत कठीण असतो.
मग त्याला काय, स्पेशल चटणी बनवावी लागते की काय.
हो चटणी बनवू शकतो आपण खोबऱ्याची चटणी, फुटाण्या डाळीची चटणी.
फुटाणा डाळीची कशी बनवतात.
आपलं ओलं खोबरं आणि फुटाण्याची डाळ दोन्ही मिक्सर ला ग्रेवही करून घ्यायची. त्याच्यामध्ये लसूण, आलं, कोथिंबीर टाकायची, आणि इकडं तडका द्यायचा, मोहरी, लसूण, जिरं, मोहरी, कडीपत्ता. थोडी हिंगपूड टाकायची त्याच्यामध्ये, मग ते जे तुम्ही बारीक केलेलं असतं फुटाण्याचे डाळ किंवा आपलं जेन हे खोबरे असतं. हे बारीक केलेलंय ते त्याच्यामध्ये टाकायचं आणि जर टेस्टी अजून पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडं साखर टाकू शकता, मीठ टाकू शकता.
हा हा.
पद्धतीने बनवायचं. टेस्ट एकदम खूप छान लागते.
हा.
आणि जसं आपला बाहेरचा डोसा असतो, सेम तसा डोसा लागतो. उत्कृष्ट अशी चव असते त्याला, सेम छान. आणि एकदा खाल्लं की चवीवर, आपल्याचे जिबेवरती चऊ त्याची रेंगाळतच राहते.
होय, होय, ना.
त्यामुळं आणि हॉटेलमध्ये सारखं सारखं खाण्यापेक्षा पण घरच खाली लागलं ना कधी पण बेटर
हो पैसे देऊन उगाच आहे चौ पण एवढे बाहेर चांगली नसते आ घरी पडायच्या
हो आता तुम्ही हॉटेलमध्ये समजा साठ रुपये देऊन खाता असाल तर त्या साठ रुपयात आपण कितीतरी बनवू शकतो तो डोसे
होडोस बनवू शकतो घरात घरच्यांना पण पोट बनून खातोय हॉटेल म ते येत नाही तेवढं
हो हॉटेलमध्येध्ये तेवढं येत नाहीय साठ रुपयच खायचं आणि पोट पण हा आरोग्यासाठी हानिकारक पण आहे ना ते हो
ते केलेलं बरं आहेथं तेल कसलं पण वापरत हॉटेलमध्येध्ये तिलकट सगळं
चांगलं तेल वापरून आपण बनवू शकतो ना
पण घरगुती आपल्या हाताखाली जातय ना ते
हा हा सवय होऊन जाते आपल्याला. स्वच्छता पण आप ह्या घरची आपण स्वच्छता ठेवू शकतो व्यवस्थित छान.
तिथ हॉटेलमध्ये स्वच्छता नसते सांगतो. त्यामुळं जराही होतेय. लहान मुलांना ते चालत नाही थेल पँट आता या पावसाळ्यात ह्योस. सिजन.